हॅो हा बोला,
नमस्कार मॅडम मी आपलं कार्य अँपच्या टास्क खाती तुम्हाला फोन केलेला आहे. तुम्ही फ्री आहात का बोलण्यासाठी,
हो हो ना बोला
मी तुम्हाला आपण खाद्यपदार्थ चटणी विषयी बोलणार आहे.
हो बर चालेल चालेल बोला
खाद्य पदार्थामध्ये बी, विविध प्रकारच्या चटण्या असतात च माहितीच असेल तुमला कारण स्त्रियाना तर सर्वात आवडत्या, वस्तू म्हणजे चटण्या कशा कशा प्रकारच्या चटण्या,
हो हो हो
तसं की चटणींमध्ये खूप प्रकार असतो चटणींन मध्ये, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, पुदिन्याची चटणी, कडीपत्त्याची चटणी, कडीपत्त्याची चटणी म्हणजे आपण भाजीनमध्ये वगैरे टाकतो.
ची चटणी आता नवीनच रेसिपी आहे वाटते ती
हो आता लहानपोर कडीपत्ता खायला थोडेशे, तोंड पिळितात, आवडत नाही कडीपत्ता पण कडीपत्तानी आपल्याला, आवश्यक आहे. आपल्याला कडीपत्ता कडीपत्त्याने खूप आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या चटण्यांच वेगवेगळे महत्त्व असत. आता कडी पत्ता जस कि लहान पोरं खात नाही. तसं त्या प्रकारे आपल्या त्या कडे पत्त्याने प्रोटीन भेटते. आपल्या शरीराला कडीपत्ता खाल्लेला चांगला असतो.
हो आपल्या केसांससाठी पण,
हो चांगला असतो बरोबर जस तच लहानपोर नखरे करतात खायसाठी मग त्यांना, पण कडीपत्ता बारीक करून, भाजींमध्ये टाकून देतो तरी पोरं काढून टाकतात.
बरोबर मॅडम तुम्ही कडीपत्त्याच्या चटणीची, रेसिपी सांगू शकाल का मला!
हो नक्कीच
सांगा.
आता सहजासहजी खूप कडी पत्त्याचे झाड झालेले आहेत. किंवा बाजारातही विकत भेटतात बाजारातून विकता विकत आणलेले किंवा. सहजासहजी खूपच जास्त ताकळी पत्त्याची झाडं किंवा आपण घरी लाव शकतो. झाड तसंच ताजा ताजा कडीपत्ता तोडल्यानंतर तो सखून घायचा असं तो, चांगला कुरकुरीत होईल असा सुकवून घ्यायचा मग त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच त्याला मग त्या, लसन परत मिरची मीठ असं टाकून ग्रॅण्ड करून घ्यायच एकदम बारीक, असं करून घ्याच आपल्याला वाट, केले तर आपण शेंगदाण्याचे थोडे थोडे शेंगदाणे ही टाकू शकतो त्यात. अस करून ती चटणी तयार झाली की त्या त चटणीला आपण पोळी... पराठ्या सोबत अस खाऊ शकतो आणि आपल्या लहान मुलांनाही देऊ शकतो कारण आपले लहान पोरं करीपत्ता खायला नखरे करतात त्यामुळे ती चटणी द्वारे ते.... अं म मुलांच्या शरीरात चालली जाते ती शरीरासाठी लहान... आपल्यासाठी खूप आपल्याला प्रोटीन म्हणा पौष्टिक असते आत.... आपल्याला असं मिळ मिळते....
हो.....
परत अजून तिळाची चटणी झाली तिळाची आपण अ... ओल्या मिरचीची चटणी करतो लाल तिखटाची.... ती चटणी झाली शिंगदाण्याची चटणी झाली अजून... पुदिन्याची चटणी झाली पुदिनाही खायला मुलं नखरे... किंवा मोठ्या माणसाना ही थोडस असं चव वेगळी लागते त्याची मोठे माणस ही जास्तीत जास्त खातील... पण ते चटणी पुदण्याची चटणी झाली त्या नंतर खाल्ली ते आपण.. पाणीपुरी मध्ये ही टाकू शकतो पुदीना... त्यात ही आणि असं ही पाणीपुरी तर पुदिन्याच् च होत...
हो..... बरोबर... हम्म.....
हॅलो...
हा बोल बोला मॅडम ऐकू येते हा हो येतोय.
तुमचं काय मत आहे चटणीं बद्दल?
हा चटण्या तर खाल्ल्याच गेल्या पाहिजे आता.. आणि ई त्याच्यामुळे कसं श्या... लहान मुलांना जास्ती अस हिरव्या वगैरे अशा आवडत... नाही जर आपण काय केले वेग-वेगळ्या प्रकारे चटण्या जर बनवल्या... तर ते मुलांच्या च्या शरीरात व्हीट्यामीन.. व्हीट्यामीन जातील बॉ त्या्चे तुम्ही जी सांगितली कढीपत्तत्या ची चटणी... एकदम खूप छान रेसिपी आहे ती आम्ही पण करून पाहू तिला आता... खूप छान चटणी आहे आणि आपण खोबऱ्याची चटणी पण बनवतो मॅडम...
हो बरोबर...
इडली सांबार...
हो बरोबर विविध प्रकारच्या विविध चटण्या असतात आता जस की डोसा.. डोसा ला म्हणा इडली ला म्हणा खोबऱ्याची चटणी लागते त्यात आपण खोबरं वाटून घेतल... तीळ त्यात थोडीशी मिरची लसणच्या पाकळ्या...
हो..
वगैरे टाकून ते आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतली की तीही चटणी चांगली लागते...
हो हो मॅडम..
डोसा सोबत इडली सोबत... आपण साध्या पोळी सोबत ही खाऊ शकतो.
हो...
अशा वेग वेगळ्या चटण्या असतात कारण आपण चटणी म्हणजे म्हटल म्हणजे आपल्या घरगुती चटण्या तर असतात ताच... असत आपल्या महाराष्ट्रातील बायका तर जास्त चटणी विषय हा खूपच... त्यांना असं गोडी वाटते की कोणत्या कोणत्या प्रकारची चटणी बघू जशी.. जवस ची चटणी आता असते जवस हे खायला थोडीशी अशी... हो जवस अशी चिकट चिकट लागते खायला तर लहानपोर बी खात नाही आणि मोठे माणस... मानस ही खात नाही त्या शिवाय जवस मध्ये इतक.... पौष्टिक आहे आपल्याला कि ते आपले सांधे दुखी गुडगे दुखी खाल्ल्याने ते खूप... मिळून जात पण ते खायला थोडस चव वेगळी लागते म्हणून जरास... चट करू शकतो आपण जसा चटणी खाल्ल्याने मा त्यांच्या हाडांची अ असं काही वेगवेगळे्या प्रकार असतात ते हाडांचे ते खाल्ल्याने त्यांचा खूप फरक पडतो ती पौष्टिक असते आपल्या शरीराला ती पौष्टिक असल्याने आपण खाऊ शकतो. आजार आपले बरे होतात आपण जस की सोप म सुद्धा ते ववस् टाक खाऊ शकतो कच्ची खाऊ शकतो आपण भाजलेली खाऊ शकतो. परत चटणी खाऊ शकतो लहनांना मोठ त्यांना आणि म्हातारा माणसांना तर अधिक चांगली जवसाची चटणी त्या
हो.
जवसची चटणी खाल्ल्याने खूप पौष्टी मिळत आपल्याला आणि टेस्ट तर ून ती टेस्ट वेगळी होऊन जाते असं खायला थोडीशी चिकट वेळ लागते.
हो हो
लागल्यानंतर ती बरोबर होऊन जाते कारण त्यात खूप काही काही ऍड होऊन जातात त्याची चवच बदलून जाते आणि लहान पोर देखील आवडीने चटणी खातात. आपण असं सांगा खा खा नाही खात. पण चटणी हा प्रकार बघितल्यावर त्यांना असं वेगळं वाटत की काही नवीन हे काही ट्राय करून पाहू आपण असं हो खाल्ल्याने आवडतं. आणि आता जस की रीलस बघून बघून आता पोरं खायला ते केमिकल वगैरे येतात जसं की पिझ्झा बर्गर ते मोबाईल मध्ये बघून बघून ते रीलस बघून बघून ते पोरांना असं वाटत की नाही या पिझ्झा बर्गर मध्ये आपल्याला आपल्याने प्रोटीन भेटणार नाहीे त्याला घरगुती खाण्याबद्दलच प्रोटीन भेटणारे तिथ आपल्याला आपल्या शरीर साठी किती पौष्टिक किती पौष्टिक असत हे सर्व त्यांना आता मोबाईलद्वारे कळूनच गेलेलंये. ते बघतात बरोबर कि पिझ्झा बर्गर मध्ये कशा प्रकारे बनवले जाते कसे केमिकल असतात ते तयार करून करून त्यांना ते खायला दिले जाते ते किती हानिकारक आहे आपल्या शरीरात किंवा लहान मुलांना हानिकारक आहे
हो हो.
तर ते बघून बघून ते त्यांना कळायला लागत की नाही आपल्याला घरगुती चटण्या ते खाद्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाच आहे आणि चांगला आहे पौष्टिक भेट प्रोटीन भेटते पौष्टिक असत ते खूप
बरोबर मॅडम.
त्यामुळे लहानपोरही चवीने खातात.
बरोबर आणि असं आपण ब्रेड चटणी वगैरे असं वेगवेगळ्या पद्धतीनी त्यांना बनवून दिलं चटण्या पिझ्झावर चट्ट्या वगैरे टाकून अस दिलं तर मग ते व्यवस्थित खातात बरोबर आता हा ते बाहेरचा देण्यापेक्षा आपल्या घरच्या चट त्या करूनच अअ स्त्रियांनी अ असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनून त्यांना खाऊ घालायलात
बरोबर बरोबर. आता वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या चट बघून बघून मुलांना हीआवड होऊन जाते काही की नाही आपण खाऊ अस ते जस पोळी बरोबर पराठ्या बरोबर तर पण खाल्ली जातात लहान खाल्ले जात आणि मोठ्यांनी खाल्ले जातात मोठ्यांनी मोठे खायला थोडेसे हे करतात पण चव खाल्ले की चव बरोबर समजते म्हणून ते आवडीने खातात असं वाटत आपण अजून खावी अजून चटण्या तयार कराव्या
बर बर बर बर
चट्टीच होते आपली
हो हिरव्या मिरचीचे पण छान होते लसण जिर वगैरे टाकून दिल्यावर ज ठेचा म्हणतात त्याला हो ओली लाल मिरचीची पण करतो हो बरोबर हम
काही अजून तुम्हाला आयडिया मॅडम याच्याबद्दल चटणींबद्दल तुम्ही काय सांगू शकता
हा चटण्या तर सर्व प्रकारच्या खाल्ल्या गेलेल्याच गेल्याच पाहिजे त्या आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या मुलांच्या त्या व ज सत्व अस वगैरे कल्शियम हे ते सर्व प्रकारचे त्याच्यामधील जातात त्याच्यामुळे चटणी हा वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळे विट्यामिन वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात ते सगळे शरीरात जातात त्यामुळे शरीराला फायदाच होणार राय अ बाहेरच पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा असं मुलांनी घर चटन्या खाल्लेल्या घरच्या सगळ्यांनी लोक असो तरुण लोक असो ह आजारी लोक असो आजारी लोकांना पण आपण थोडीशी चटणी कशी करून दिली देऊ शकतो ते लगेच तोंडाला व्यवस्थित चव येते व्यस्थित त्यांना पण चागलं वाटत काहीतर नवीन खाल्या सारक वाटतं चटण्या हा प्रका घरोघ व्हायला होतोच आणि करायलाच पाहिजे
चालेल मॅडम मग हो चालेल मग हो म्हणतो खूप छान माहिती दिली तुम्ही
तुम्ही पण खूप छान माहिती दिली एकदम छान समजलं खूप छान माहिती दिली तुम्ही चटण्याची रेसि पण चांगली सांगित
बर बर चालेल हो ठेवते